हॅलो.
काय करायलाय?
काय नाही, स्वयंपाक करालोय.
होय काय करालाय स्वयंपाक?
स्वयंपाक पावभाजी करालोय बघ.
व्हयं कशी करताय सा, म्हण पावभाजी तुम्ही.
पावभाजीला बघ भाजी आणल्या. फ्लावर, वटाणा. बटाटा आणि ढोबी मिरची
हं.
आणि ते सगळं चिरून घेतलंय, बारीक बारीक निवडून. आणि ते शिजत घालणार.
शिजवून घ्यायचं का त्याला? हॅलो.
येतोय का आवाज हॅलो. मग शिजवून घेतलं की परत तर ते स्मॅश करून घ्यायचं सगळं, बारीक करून घ्यायचं.
हा.
आणि त्यानंतर मग, कांदा चिरून घ्यायचा एकदम बारीक.
हम्म.
आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची.
हा.
आलं, लसणाची पेस्ट करून घ्यायची. नाही मग, तो टोमॅटो. चिरून भाजून घ्यायला लागतय ना ग्रेवी, ग्रेवी कशी होणार त्याची व्यवस्थित होत नाही मग चिरून.
हा हा. आणि काय करताय मग? हॅलो, हॅलो, हॅलो,
आवाज येतोय का?
हा यालाय.
हां.. मग ते बारीक चिरून घेऊन, त्याची ग्रेव्ही करायची टोमॅटोची.
हां..
आणि, त्या ग्रेववी मध्येच कांदा आणि आलं, लसूणची लसूण जरी टाकलं तरी चालते. किंवा वेगळी पेस्ट केली तरी पण चालत्या.
हां...
आणि मग त्यानंतर ते भाजून घ्या, आधी कांदा भाजून घ्यायचा तेल टाकून.
हम्म.
थोडंसं बटर पण टाकायचं तेलामध्ये, म्हणजे छान होत्या पावभाजी.
आणि फक्त बटर टाकलं, तर चालत नाही.
फक्त बटर टाकलं तरी, पण चालतंय पण. तेल पण थोडंसं टाकायच म्हजे, कांदा व्यवस्थित भाजतोय.
हां हां..
हम्म. मग कांदा भाजून घ्यायचा, अगदी सोनेरी रंगावर.
हम्म.
आणि त्यानंतर मग, ती टोमॅटोची प्युरी जी, आपण केलेली असते ती टाकायची.
हम्म.
आणि त्यानंतर मग ते, चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. नाही तर मग ते टोमॅटोचा कच्चा वास येतोय.
होय.
हम्म. आणि त्यानंतर मग हळदपूड. पावभाजी मसाला.
हम्म.
आणि आपली रोजची, वापरातली चटणी किंवा लाल तिखट. जे बाहेर मिळते ते, टाकलीस तरी चालते.
आणि गरम मसाला.
गरम मसाला काय ऑप्शनल आहे, पाहिजे असल तर घातलीच तरी चालते नाही घातलीच तरी चालते. मसाला घालायचा. आणि मग ते स्मॅश केलेली जी भाजी असते, ती टाकायची त्यात.
हां..
आणि त्यानंतर मग. थोडंस पाणी घालायचं.
आं...
असं दाट ठेवायचं, दाट सर ठे
घट्ट धरा. हॅलो,
आवाज येतोय काय?
हा येत आहे.
जास्त भाजी पातळ केली ना, मग चव लागत
हम्म हां..
हम्म मग थोडं पाणी होतून घ्यायचं गरमच पाणी ओतायचं म्हणजे भाजी चव होत्या.
हा.
गार पाणी ओतलीस की चांगलं होत नाही भाजी.
मग त्याला परत शिजवून घ्यायचं काय.
हा परत त्याला शिजवून घ्यायचं आणि वरून पण थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा.
हा.
हम्म तेलात पण टाकायचा आणि वरून पण होय छान लागतेय.
हा.
आणि थोडीशी साखर टाकायची एक अर्ध्या चमचा.
हा साखर पण टाकायची?
साखर टाकायची हा.
हा.
छान चव होते मग. साखर थोडीशी टाकलीस की.
हा.
आणि मग मीठ टाकून भाजी थोडी शिजवून घ्यायची.
हम्म.
अशी दाट ग्रेवी झाली ना.
हा.
वरूनच कोथिंबीर टाकायची, मग पाव पण भाजून पाव पण भाजून घ्यायचे बटर लावून.
हा. पाव-पावाला पण काहीतरी लावतात ना मधी मसाला?
मसाला लावतात.
कुठला?
पावभाजीचस मसाला लावायचं असतोय.
हा हा.
हम्म जो आपण भाजीत टाकला ना मसाला. तोच पावभाजीचा मसाला टाकला तरी चालतेय.
हा हा.
हम्म.
आमच्याकडे पण असेच करतात पावभाजी.
होय.
हा.
हम्म. आणि मग काय पावभाजी हा
हम्म. मग आणि काय करताय?
आणि काय नाही आता पावभाजी झाली की खायची.
खाताना पण त्याच्यावर कांदा वगैरे टाकायचा ना.
हा कांदा लिंबू कोथिंबीर.
हा.
बारीक चिरून घ्यायचा कांदा पाव पण गरम गरमच भाजून घ्यायची म्हणजे छान लागतय.
आणि त्याच्यावर थोडं बटर टाकायचं ना.
हा बटर बटर लावूनच भाजायचं किंवा बटर नसलं तर तूप पण चालतय.
नाही ह्याच्यात भाजीत खाताना.
हा भाजीत पण खाताना बटर घालायचं.
हा. मग कुठे फिरायला गेलता का नाही यावेळे
फिरायला नाही गेलो कुठ.
का मे महिन्यात सुट्टीतला गेला नाही?
मे महिन्यात सुट्टीत गेलतो, की आता जून महिना संपत आला.
मग कुठे गेलतात मे महिन्यासाठी, ते तरी सांगा ओ.
मे महिन्यात सुट्टीत गेलेलो गोव्याला.
गोव्याला.
हां.
हम्म. काय आहे बघायला गोव्याला.
गोव्याला बघायला बीच आहेत.
हंम्म.
चर्च आहेत.
हा आणि काय.
जास्त जास्त बीचच आहेत. हम्म तुम्ही कुठं गेलेला का नाही?
आम्ही काय आम्ही नाही गेलो कुठं वॉटर पार्कला गेलतो आम्ही फक्त.
होय.
हम्म.
मग तुम्ही तुमचं काय चालू हाय?
आमचं काय नाही, स्वयंपाकच चालू हाय.
हा हा वॉटर पार्कला मग तिकीट किती आहे तुमच्या इकडं?
आमच्या इथे पाचशे हाय. हा फुल डे पाचशे हाय, हाफ डे तीनशे.
हा मग फुल डे मध्ये काय काय येतंय?
फुल डे मध्ये सकाळी दहा ते पाच असतय मग. तर सकाळी गेल्यावर नाश्ता मग त्यानंतर ते वॉटर ऍक्टिव्हटी असत्यात सगळया मग. जेवण मग हिच मॅजिक शो पपेट शो असतय ते बघा
हम्म. हा. हा.
मग त्यात आपल्याला जर त्यांचे कपडे हवे असतील तर वेगळे पैशे घेत्यात.
हा हा.
हम्म तुमच्या इथं आहे का नाही वॉटर पार्क.
आमच्या इथं पण आहेत की भरपूर वॉटर पार्क आहेत.
म गेलता का नाही तुम्ही?
आम्ही पण गेलो होतो आत्ताच नवीन चालू झाले त्यामुळे इकडे जरा तिकीट कमी आहे.
हा किती हाय तुमच्या इथं?
आमच्या इथ पण पाचशे रुपयेच आहे.
आमच्या इथ म्हण ते नवीनच सुरू झालेय म्हणून पाचशे रुपये आहे.
हा बाकीच्या इकडे हजार रुपये आहे पण ते आता या वर्षी चालू झाल्यामुळे पाचशे रुपये आहे त्याला.
हा हा मग तुमच्याडे किती ते किती असतंय?
आमच्या इथ सकाळी दहा ते पाच असते फुल डे ला.
हा नाश्ता जेवण सगळं.
हां नाश्ता, जेवण, आईस्क्रीम.
आईस्क्रीम पण.
हा.
तिथं काय नाही म्हणजे चहा आईस्क्रीम असलं काय नव्हतं. फक्त जेवण आणि नाश्ता
हम्म हम्म हम्म.
नाश्ता पण काय मिसळ होती.
हा इकडं मिसळ आणि पोहे होते.
हम्म.
जेवायला का आपलं साधच होतं. चपाती, भात, आमटी, भाजी. श्रीखंड होतं, पण छान होत जेवण.
हा.. इथं पण जेवण छान होत चपाती. अ वटाणा आणि पनीरची भाजी, खीर. परत मसाले भात डाळीची आमटी असं होतं. छान होत ते, पण जेवण. फक्त नवीन चालू झाल्यामुळे, तिथं मॅनेजमेंट चांगलं नव्हतं.
हा इथं पण तसंच होत, होत बऱ्यापैकी मॅनेजमेंट जेवणाचं वगैरे. पण नवीन चालू झाल्यामुळे, कसं ते गर्दी. ते हा गर्दी हा. बोटिंगला मॅनेजमेंट नव्हतं, गर्दी लोकांची एकद असं होतं. बर इथं पण वेळेवर नाश्ता नव्हता. परत जेवण होत ते, पण लैय जनाना पुरलं नाही. थोडे जणांना थांबाला लागलं. हा हा.. इथं जेवणाच वगैरे काय नव्हतं, भरपूर होतं जेवण मिसच हे. नाश्ता वगैरे व्यवस्थित होतो.
हा.. ते आता कसं नवीन चालू झाल्यामुळे तिथं लई लोकं पण नव्हतीत ना. त्यामुळं मॅनेजमेंट नव्हतं.
हम्म.
हं.. मग झाली कणी पावभाजी.
पावभाजी झाल्या बघ, खायची आता.
बर बर खावा.
चालतंय ठेऊ कां, मग हां ठेव.
हा.